हा बोला हां बोला.
हम्म.
अन मग आता कोणत्या हेज्या बोल्या म्हणताय?
तुम्ही सांगा, तुम्हाला काय तुम्ही. स्वयंपाक करता. स्वयंपाकातलं काय तुम्हाला जास्त जमतं, तुमची स्पेशालिटी काय.
स्पेशालिटी म्हणजे मला हे. ज्यावेळी माझं लग्न झालं, तेव्हा मला साधा चहा सुद्धा करायला येतं नव्हता. आता सगळं स्पेशल मेन्यू करता येतात जे आपले आहेत ते सगळं. इडल्या आप्पे. ‌
तिनं झालं का?
हो अठरा म्हणजे, मला फक्त अठरा वर्ष चालू होतं. त्यावेळी मला माझं लग्न झालं. म्हणजे मी बारावीची बारावीची एक त्यांना इथूनच दिली, हेच्या आमच्या सासरमधून. हिजी बोर्डाशी बोर्डाची एक्झाम.
बरं बरं बरं बरं बरं.
त्या वेळी दिली लवकर लग्न झालं, लवकर मुलगी पण लवकर झाली. मुलगा काय नाही मग पाच सात सात वर्षानंतर झाला तिज्यानंतर
हम्म हम्म मग आता तुम्ही स्वयंपाकातला सगळं नॉनव्हेज बनवता?
नॉन व्हेज, व्हेज नॉन, व्हेज मध्ये सगळं आपले. अ हे व्हेज काय, व्हेज बिर्याणी मग चिकन बिर्याणी. मटण रस्सा अंडी सगळं बनवते. सगळं आपलं गुलाबजामन गोड पदार्थ. सगळं सगळं जे काय असेल पदार्थातलं, ते येतं सगळं. पनीर महाराष्ट्रीयन पदार्थ आपले जे आहेत ना, ते सगळं. कुरडी, पापडी म्हणा सगळं आपण उन्हाळ्यात बनवतो ना पावसाळ्यासाठी का तर अ हे करून ठेवाय लोणचं आंब्याचं लोणचं फेवरेट आमच्याकडं, ते लोणचं करायचं. शेतातून आंबे आणायचे. हो शेत आम झाड आहेत ना शेतात ते म्हणजे, आमच्या शेतात नाही सोडा माझी मावशी इथं गावातच. वरतीकडं त्यांच्या शेतात आंब्याची झाड आहेत, लोणच्याच्या आंब्याची. छोट छोट असतात आंबे ते, आना ते लोणचचे जांब काढून आणतोय. ते धुवायचं ते एक दिवस भिजत ठेवायचं पाण्यात. ते धु धुवायचे, त्यांचा चीक धुऊून गेला की दुस दुसऱ्या दिवशी फोडायच. त्यांच्या एका आंब्याच्या चार किंवा सहा फुगी करायच्या. मग ते दोन दिवस मिठात धुवून, व्यवस्थित पुसून काढायचं. त्याचं काळ जे असतंय ना ते पुसून काढलं की ते, मिठात घालून ठेवायचं. मिठात घातलं की मग त्यात परत ते, काढायचं मिठाचं पाणी, त्यात म ते. आपलं हे मेथ्या, मोहऱ्या, लसूण सगळं ते भाजून घ्याय चल ते तेल काढून ठेवायचं एक रात्र गार करून. गार तयार करायचं. गार तेल गार करायचं, लसूण त्यात घालायचे आणि दुसऱ्या दिवशी मग ते जे आपण मसाला तयार केलाय ना तो त्यात घालायचा आणि ती भरण्या भरून पॅक करून बांधून ठेवायचं. ज्यावेेळी पाहिजे असेल तर आठवड्यात एकदा काढायचं, ते थोडं थोडं.
आणि चिनी मातीच्या भरण्यात करता की माठ?
नाही चिनी मातीची भरणी आम्ही चटणीसाठीच केल्या. आन प्लास्टिक ची भरणी आपली दुकानात मिळते, ती चॉकलेटांची हेजी ती मोठी भरणी भरून एक ह्या वेळी केलेलं.
हम हम. मला वाटलं की मातीच्या मटक्यात,
नाही नाही चिनि मातिची भरणी एकच आहे, मग ती लहान लग्नाच्या आधीपासून.
हे हे पण भेटतात ना ते माठ असतात ना छोटी
माट माट असतात ते, नाही ते हेच्यातच ठेवले आपल्या. प्लास्टिकच्या भरणीतच ठेवले. यंदा केलंय भरपूर, गेल्या वर्षी काही केलं नव्हतं. नाही नाही नाही. टी. त्यात कसं जास्त प्रमाणाच्या बाहेर प्रमाणाच्या बाहेर तेल घालायचं असतं लोणच्याला. म्हणजे एक वर्ष लोणचं खराब होत नाही. मग तेल तेलाच प्रमाण जास्त असलं ना लोणच जास्त काळ टिकतं. त्यामुळं ते कशात पण तुम्ही ठेवलं, तर त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही.
नाही नाही खराब होत नाही. वास प्लास्टिकच्या ह्याच्यात जास्त दिवस राहिले, तर वास येत नाही का?
नाही आता माझं आहे ना दोन तीन महिने झालं, घालून व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि. आता काय आमचं पावसाचा दिवस चालू झालं की, कसं शेताला आपण. काय दुपारचे भात आमटी खाण्यापेक्षा, जरा पापड तळून नेले किंवा ते लोणचं सोबत नेलं तर, ते हे होतंय ना. तेवढं चव लागत्या, भात आम तिला म्हणून ते न्याचं डबा भरून लोणचं, सगळ्यांना थोडं थोडं वाटयचं. वाढायचं जे बाहेर लोक आमच्यात येतात. कामाला त्यांना परत ते, पापड द कुरडी, पापडी तळून घ्यायची ते वाढायचे असं करायचं.
त्यामुळे ते पावसाळ्याला संपूनच जात आणि खराब होत नाही, वास येत नाही एक महिन्यात संप दोन महिन्यात संपते ओ ते. त्यामुळे तेवढं पावसाळ्यासाठी मेन म्हणजे, पावसाळ्यासाठी करायचं कारण पावसाळ्यात शेतात. ते भारी वाटतय खायला चांगलं लागतंय. माणसं खातात आवडीनं कारण भात आमटीच असते दुपारच्या वेळेला एवढ्या माणसांना दहा घरची पा पाच सा जण. आणि बाहेरची दहा जण धप पंधरा सोळा लोकांना एवढं भाकरी कधी थापटत बसणार आपण. त्यामुळे गडबडीन उद्या भात आंमटीच करतोय नाही.
हम्म आणि मग तुम्ही मटन मी करता का?
हो मटन मट बकऱ्याचं.
मग म मला मटन तुम्ही कसं बनवता सांगा कारण मला मटन येत नाही करायला चिकन करतो मी.
मटण म्हणजे मी आपलं बकर मटण कसं करते माहित्या अ मी हे कांदा एकदा चिरून घेऊन बारीक कांदा तेलात भाजतोय लालसर होईपर्यंत. त्याच्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालतोय आणि ते मग मटण टाकायचं धुवाय च आणि त्यात हळद मीठ घालायची आणि धुऊन त्यात टाकायच तेलात. आणि ते जर असं पाणी सुटलं ना हेला तेलाला अ मटणाला. ती प्लेट ठेवायची मग पा हा पाणी सुटत येतय पूर्ण त्याचं पाणी झालं की त्यात मी टाकायचं. आणि परत त्या मिठाच्या पाण्यात शिजवायच. च मग आपला मसाला मसाला ओल्या नारळाच खोबरं. तीळ जिरं आलं लसूण पेस्ट को कोथिंबीर सगळं घालायचं ते मसाला तयार करून घ्यायचा. आणि त्यात घालायचा मग त्या हा मी मिक्सरला बारीक लावून ते एक मसाला त्यात घातला की त्याला तेलाला मसाल्याला पाणी सुटलं की परत मग त्यात हे घालाय चटणी घालायची आणि जरसा पाच मिनटं वाफवायचं. आणि मग त्यात गरम पाणी वो वोतायच आणि मग ते हे कुकर लावायच किंवा आपल्या ह्याच्यात करायच आणि ते शिजवलं शिजलं कि मग परत ते अ रसा साईडला करायचा आणि त्यातली ती फोडफोड असते ती कांदा घालून ते कांदा हे घालून परत पर मसाला भाजायचा त्या चटणी, मीठ घालाचीन ती सुक करायचं तेच असं करतोय.
हम्म आणि त्यातनच परवा मग त्या उपार पाणी असते ते उकडाच्या काढलेली बाजू त्याच्या पाणी वातळ पण करता येतय.
काय झालं म्हटलं?
पातळ
हा तेच की रस्सा रस्सा रसा तर तेच की आधीच डायरेक्ट मी मसाला घालतोय ना त्यामुळे ते रस्ता तयारच होतोय. आणि नंतर ते जे शिज शिजलेलं मटण असते ना आपलं. ते नंतर मग कांदा घा अ दुसरा कडईत परतायचा कांदा घालायचा त्यात आलं लसू
बाजूला त्यातले पीस बाजूला र हा रव बाजूला बाजूला काढ
करायचे आणि त्या मसाला घालून तेच त्यांचं सुक्क करायचं त्या पो मटणच्या पिसांचा असं करते.
हम्म हम. आम नाही मीत तर मी आमच्याकडे करत नाहीत आम्ही लिंगा येते आम्ही खात नाही आम्ही आम्ही इकडं बाठवलाय धर्मा आमचा.
तुमचा तर म्हणजे तिकडं तो घरात करायचच नाही तुमच्या?
नाही नाही नाही
मग मग हिकडं तिकडं पुण्याला गेल्यापासून केलंय का काय?
हा हा हा. पुण्याला गेल्यापासून केले, आणि हा माहिती माहिती हां. माहिती
हं. म्हणजे घरची खात नाहीत. की आई बाबा आणि तुमचे भाऊ, तुम्ही फक्त. तर मॅ मॅडम तुम्ही खाताय. फक्त म हे चि चिकन मट चिकन आणि, अंडी खाताय काय बकऱ्याच मटण पण.
नाही बकऱ्याचं मटण आता‌ ती असली, तर मटणच आणतो कारण मग. ती करते मी व्यवस्थित, मग मला मटण नाही जमत. आणि मग मी चिकन चिकन हा, आणि चिकन मग मी माझी माझी. पद्धत शोधून काढलंय, एकदम पटकन होतं.
ते कसं करताय तुम्ही?
सेम करतो मी कांदा चिरतो टोमॅटो चिरतो आणि आमच्या इकडं कांदा लसूण मसाला असतोय. मग हां हां.. म्हणजे नाही नाही तयार. ते चटणी करायच एक प्रकारच असतोय आपल्याकडे, तुमच्या इकडे पण असेल मला माहित नाही म्हणजे. वर्षाची चटणी करून, ठेवत्यात एकदम. तर ती घरची चटणी, आणि मग ते तेल टाकतो कांदा टाकतो. खातो त्यात आलं लसूण पेस्ट. टाकतो. आणि कांदा लसूण मसाला टाकतो, आपला घरातला.
हम्म.
आणि त्याच्यात टोमॅटो टाकतो, आणि डायरेक्ट चिकन टाक धुवून चिकन टाकून देतो, डायरेक्ट शिजवतो.
हम्म हम्म. म्हणजे हे ज आपला ते तिळ खोपऱ्याचा मसाला तुम्ही घात तर घाल-घालत नाही. फक्त कांदा लसुण चटणीतच मसाल्यातच तुम्ही ते हे करताय, मग चिकन करताय.
हो हो. पण ते भारी लागतं म्हणजे, अंडी नाही अंडी नाही, पोळ्या करतो अंड्यांच्या.
अंड्याची पोळी.
हा, किंवा कधी तर लैच, नाही नाही पोळी पोळी. कोशि कोशिंबीर नाही, आपण पोळी म्हणजे काय? ऑमलेट ऑमलेट ऑमलेट.
ऑमलेट करताय म्हणजे, भुर्जी करत नाही कधी.
हा. भुर्जी करतो कधीतरी लय मूड असला तर.
तरचं आणि उकडलेली मसाला अंडी कधी नाही.
उकडलेला हा मसाला नाही, रश्यावाली नाही ते तेवढं नाजूक हे नाही. कारण ते,
त्या मॅडमांना जमणारचं, तुम्हाला कसे गडबडीच्या वेळ तेवढंच. एका भांड्यात करायचं आणि खायचं.
हा. ते मला तर किचन मध्ये तेवढं, रस नाही. आता पर्याय नाही, म्हणूनच जायचं.
जाऊया की आता, आणि एकट्यासाठी कशाला ते. मुलूकच महाग एवढ्यासाठी, भांड्याला बाई ठेवा कपड्याला बाई ठेवा. कशाला एक, त्यासाठी करून खायचं नाही हे करायचं तर, आठवड्यात एकदा मॅडम येत्याचं. त्यावेळी सगळं आपल्या. चवी रेवी करून हे करायचा.
हम् हम् हम हम.
मग. झालत काय, दहा मिनिटं.
अ एक एक मिनिट राहिलाय आता.
हा हा हा. मी काय करते, तुमचे झाले‌ न्हवे. एक हा म्हणजे, तुमचा एक आणि माझे दोन माझे दोन राहतात. मी नंतर आता साडेआठ वाजले, सगळ्यांची टायमिंग झाली जेवायची.
तर हो हो हो हो.
तर माझे दोन करते आणि तुमचा एक म्हणजे आपले होतातच कॉल.
हो चालतंय हो चालतंय. मला अ फक्त मेसेज
हा हा. मी मी जेवण झाल्यानंतर फोनच करतो तुम्हाला डायरेक्ट.
हम्म चालतंय बघा चालतंय चालतंय हो हो.
हम्म हम्म हम्म. झाला काय दहा मिनिटं?
नाही आजून ते थोडेसे राहिलेती.
हा हा हा. मग तेच मग आता पुढला कुठला विषय घ्यायचा. ते आधीच सांगा म्हणजे, तेज्यावर बोलुया आपण हा चालतंय. बर बर हा ठेवा झालं दहा मिनिट.
हं.